हॅलो?
हॅलो....
हॅलो हां बोल... हॅलो....
एक मिनिट हं...
आहो कोणीतरी....
हां बोल....
काय आलं कोण आलं...
काय नाही आवाज लयीच बाहेर आ....
निघालोय, हुं मम्मी कुठाय आमची?
हाय की..
हां होय.... काय विषय, आसंच विचारलो... असं वाटाला लागलंय काहीतरी विषय असं वाटालय मला....
माझ्या बद्दल...
तुझ्याबद्दल नाही माहित नाही, माझ्याबद्दल का तुझ्याबद्दल... कुणाबद्दल मला माहित नाही मग काहीतरी विषय आहे गल्लीत....
कस म्हणजे काय समजना....
आला गं मला जरा....
कोणा वरून
काय माहित बाई, मी तिथ खाली थांबलेलो अक्ष्या... तेन बाकीची पोर गं असं म्हणजे पोरो कोण नव्हती सोड अक्ष्याच एकटा होता.... सोम्या वर आल नव्ह मी घरात असताना....
हुं... मग...
हुंहुं असं वाटालागलय गं मला काहीतर म्हणून सांगालय मला तो... बोल...
बोल...
बोल -बोल -बोल -बोल नायतर ती वैष्णवी- आणि एक ते वरच नाही का, पूर वरची पोर...
हुं..
त्यांचा कायतर, ते नाहीतर काहीतर विष कायतर विषय हायगं हाय कायतर मला एवढं माहित आहे काय विषय कुठला माहिती... मला तर कायतर विषय हाय बघ शंभर टक्के.....
बर-
बोल-
बहिणींने सांगितले नाही तुला- काय नाही बोल-
सांग की आता यें-
आयी तुझ्या बहिणींनी तुला सांगितल नाय, काय प्रॉब्लेम आहे.
कोण बहीण-
तुला माहीत कोण बहीण, तुच म्हणतोस की माझ्या बहीणी आहेत म्हणून.
कुठला मला नाय कळनां, कोडयात बोलेल हे काय पहिल्यांदा कळनां मला. थांब जरा जाऊदें, कशावर तरी क्लिक झालं हा बोल- नाही मला कळालं नाही, सांग निट फोडुन.
अगं परवा- परवा तु काय म्हणलंयास कि माझी बहीण आहे ती-
कोण खर, कोण खर- अ तुझ्यायचं माग म मला काय वाटलं पोरांचं वाटं बघालयस अस वाटलं मला.
बरं-
हां-
तुझ्या वाटल्याला एक दिवस चेचाय पाहीजे, म्हणं म्हणजे झालं नव्ह.
बर बोल-
बोल- तू खाली खाली होतास मगाशी, तेव्हा ती होतीच की?
हम्म, मी चाललेलो तवा ती नव्हती.
बट
नव्हती ग बाई, मी गेलोय
ह
आता मी लेट नाही गेलो तरी याहीत लवकर गेलो तरी या मी काय कर सां आता किती लेट नाही आलीी बहिलेस
काल दिवसाला थांबायचं मग.
थांबलं होतो. आलो गाडीला स्टार्टर मारला, स्टार्टर लागत नव्हता. चौकात गेलो मित्राला फोन केला होता. गेलो, मित्रांनो मग गेलो पैसे घेतलो, त्याच्या संग जाऊन पैसे घेतलो आणि आमच्या चौकात येऊन थांबले.
हम्म पुरा बाबा तेच
खरं सांगितल अस असतं. दुखते बदल
आता कोणाच्या बाला माहितीय, खरंय काय खोटं आहे.
खरंच आहे तुझी शपत
ह मला मारायच बसले, माझ्या शपत घेऊच नको.
का कंग देऊ
मागितलं..
हम् मग कशाला म्हणतेस!
द्यायचं ते दे ना.
ते ओडकत आम उडकून ते रेड करणार आहे मी मेबरी भरायला आल्या
हम्म बरंल का आता आणि पासवर्ड एवढं समजत नाही पासवर्ड काढायचं.
सग बदलल मी एक ते नऊ टाकल
तरी पण होईना
हम् आता मी काय करु त्याला मग
मग काढायचं ना.
तू एक तीनऊन टाक म्हच टाकलो पहिला अक्षय वाटील होता
ते पण बघितलं.
हो आता बाकी मोबाईलला होते. आणि तुझ्या होते
शंभर टक्के दुसरंच काय तर असणार आहे.
नाही रे बाबा बदलो की एक ते नऊ टाकलो
अक्षय अक्षय मोठ्या लिपीत होतो ए आणि पाटील मधलं पी मोठ्या लिपीत होतो.
एवढा अवघड कशाला टाकायचं माहिती नाही काही नाही.
अरे माझं नाव आहे त्यात अवघडं काय त्यात नाव अवघडे.
अवघड म्हण ना मी मला माहिती नव्हतं ना.
मी सांगितल की माझं नाव आहे पूर्ण आणि त्या तुला काय पाहिजे.
बोल बाबा एवढं समजत नाही नाही कळ ना तर ते पासवर्डच टाकायचं नाही.
हम चॅलोडईनस
एवढं डोकं असत तर आतापर्यंत अजून एक बंगला बांधला असता.
हम् असू दे खाई राहत राहतय त आमचच आहे.
नाही बंगला नाही थांब वेगळं म्हणायचं होतं मला. नाही थांब थांब परत विषय घे मी सांगतो परत.
ह
हा एवढं समजत असत तर आतापर्यंत दोन चार बायका झाल्या असत.
म तु्यांच पत पोर म्हण रे पोर म्हण
नाही बायका तुला बायक आवडत
हम् तूझ्या आईचा भांव
बोल
हो ते पैसे कट करतील बघ.
हहह नाही हा विषय त्यांच्या उपयोगाचा आहे.
परत मिळाल काय?
नाहीत कळ ना झालंय. समज नाहीत सगळं झाल्यावर टास्केल पस्तीस कॉल लावायचे.
अस होय.
हम्म तुझ्या सांगा चार आणि मम्मीच पण घे तुझ्या आता. त्यावर पण तू तुलाच लाव.
मम्मीला लाव मम्मी सून बोलतो बस कसाय जा कायचा हे ना. हम्
लय ऑफ वर्ड वाटत ते नको.
वाटु दे काय वाटतं
मी पप्पांचा पण तुझ्याच नंबरला घेणार आहेत.
काय कर मी काय बोलणार नाही एवढ मी बोलणार नाही. चारां चार आठ कॉल झालं. ते नको टाकू. सुजना हे सु दे काय हाताला काही जग नाही आहे.
सकाळ बसून बसलेला रडत तोला काय.
ह
पिवळ दिस ना पिवळ लावलेलं हात सुजलेला सकाळी आता त कमी आले ते लावून तर अजून धुकायच कमी ना
हम्म असुदे घे.
बस म म्हणूनच बस.
बॅलन्स कधी केलीस का नाही तू, ली एकच दिवस फक्त.
नाही मागं लागत ह तुमच्या. ज आज कसं ऑनल तसच ऑन येतो हा.
रात्री लवकरक रात्री लवकर झोप. लय भारी झोप होत्या, आता जिवुन कितीला झोपल म काय? अकरा सवा अकरा झोपलो हा.
भामटी गेरी बंद करा.
तू झोपला आपण जपल्या अकरा स अकरा झोपतोय कि आपन
तु दाबला अनिल.
नाही पाच मिनिट रेल बघितलो झोपलो, नेट चालत हो बघलो पहिला‌. काय हे मेसेज आलाय बोबलले काय म्हटल ही
एकदा समजलं कानी कि दुसरं आहेाय कशाला यायचं.
अ
आणि ब म रात्रभर रडत बसन का सांगितलंय का. अलो म्हण इकडं फसलं पण, ना न इ रडत बसलो.
बर बोल
ते दहा मिनिटांन कॉल कट होत आपोआप परत करतो, ऑन रहा ‌.
कट होतंय?
हम्म आता आणि नवीन सिस्टीम आल्या.
हे काय तर ख सारखं चेंज वाले का? आठ मिनटं झाल्यात.
किती हम्म बघ कुणाला काही झाला ठेवायचे.
हम्म बोल सांग म्ह.
बोलतो.
हम्म बर कसलं पैसे रे.
कसलं.
आणायला गेलतास का आता.
ते त्यांनी दिलात ते क्लिअर केला.
हम्म मगं ते दुसरीकडे देणारं असशील. भारीयं तीस आहेत नव्ह. तीस आहेत नव्ह.
हम्म.
हम्म. तू काणी एकदा मला सांग मठा कठा कधी आणली जाणार आहेस. किडन्या बसतात तुला.
लय हुशार आहेस तू बा बास.
हम्म. बोल.
ह् बोल. ह काकी आल्यानंतर म्हणलं बरं जायला आले ते माग लागायला लागल असत म्हणून गेलो. काकी म्हणाल जरा हाॅटस्पाॅट द्या.
कधी आहे.
तू गेलावरच की आणि पाच मिनट- घेवून नाही तर म्हणतील कामापुरतीच येत्या.
हम् गेलो करून आलो.
हो.
आता आणि आज गेलो नाही तर आणि मगं ओरडतात बघ.
हम्. कळस आहे
हम् काय ते? तशी नाहीये मी कळलं ना.
मी सांगालोयं कळूदे त्याला आपलं.
सांगु सांगू काय मी बघत पण नाही तुझ्याकडे
होय तसचं आहे ते आत्या नी म्हणतील, माझ्यासमोर काय तू दिव्या लय चांगली आहेस?
हम्म.
ते समजल्यावर म्हणणार नाहीत हा तू हो माझी सून.
ह काय काय काय काय?
काय नाही?
सांग की हित आवाज यालता पिराचा.
येऊ दे, बोल.
सांग आता.
हम्म. असं म्हणतील तू चांगली आहेस चांगली आहेस खरं समजल्यावर म्हणणार नाही तु माझी- सून हो म्हणून तुमचं हे चाललत व्हयं.
थांब, थांब, थांब, थांब बोल.
बोल.
कॉल कट झाला नाही.
दहा मिनट झाली
होवून गेलीत.
ए मग ठेव मी करतो थांब दुसरं